हॅलो.
हा बोला आता. काय म्हणताय? मी बरी आहे तुम्ही कसं आहात आणि झालं का तुमचं जेवण वगैरा.
हो जेवण नाही आहे अजून. थोडा वेळ आहे, तुमचं झालं?
नाही आमचं पण अजून चालू आहे आता करायचं. अजून आता जेवाय बसणार आहोत आम्ही हीच असते जेवणाची वेळ हा नऊ ते दहा. दम्यान आम्ही संध्याकाळचं जेवण करत असतो.
मग दिवसभराच कसं होतंय रुटीन तुमचं म
अ सकाळच जे दैनंदिन दिवसाचं काम असं होतं की सकाळी मी साडेपाच ला उठते. अ मग आम्ही फिरायला जातो अ दोघं पण. फिरून आल्यानंतर मग आमचं. घरातलं काम असतं थोडस. कि सकाळी उठून झाडू वगैरे झाडून घ्यायचं घर स्वच्छ करायचं मग स्वयंपाक कराय. करायचा आंघोळ वगैरे करून घ्यायची.
हम्
थोडासा वेळ मिळाला तर मग थोडासा व्यायाम पण करते मी जर टाईम भेटला तर नाहीतर अ नाही भेटत कारण मला मी नोकरी पण करतेय ना त्याच्यामुळे सगळ आवरून नाष्टा करून मुलांच पण आवरायचं असत म्हणजे त्यांना पण शवगैरे असत मग ते नाष्टा बनवायचा हा. नाश्ता वगैरे त्यांना बनवून सगळं तयारी करून भांडी धुवून कपडे वगैरे धुवून सगळं आवरून साडेनऊ ला बाहेर पडावं लागतं ऑफिसला तुमचं कसं असतं रुटीन
आमच पण सेमच पाच साडे पाच वाजता सकाळी सकाळी उठायचं त्यानंतर सगळी थोडी घरातली काम वगैरे झाडू वगैरे आवरायच फिरायला जायला काही मला सकाळी होत नाही. म्हणजे मिळत नाही तेवढा वेळ मग स्वयंपाक करायच अस. हा स्वयंपाक देवपूजा परत मुलांचा नाश्ता डबे वगैरे काय? ते नेत नाही दुपारी कॉलेज सुटत. तर त्यांच त्यामुळे ते दुपारी घरी येतात जेवायला.
अच्छा.
पाहिजे सकाळी
हा ह.
त्यांच सगळं आवरायचं मग किती साडे आठ वाजूपर्यंत आम्ही आवरतो. पूर्ण घरातले काम तिथून मग आणि परत कामाच रुटीन दिवसभर दिवस संध्याकाळी सुट्टी झाली ना. सहा साडे सहा नंतर मग तिथे येऊन परत. जरा संध्याकाळचा स्वयंपाक काही राहिलेली कामं मुलांच काही तरी असतय माझं हे राहिल ते राहिल त्यांच होमवर्क हे चालू होतेय मग
अच्छा म्हणजे तुम्ही अच्छा तुम्ही त्यांना अभ्यासामध्ये मदत करता.
हो मुलग्याला वगैरे अस. काहीतरी प्रोजेक्ट येते त्यांच चालू असतं म दिवसभरच सांगत बसतात हे झालं मम्मी ते झालं. मग संध्याकाळचा आम्हाला वेळ मिळतो ना घरात व्यवस्थित अस चौघांना बसून बोलायला वगैरे.
बस बोलायला हा सगळे दिवसभर व्यस्त असतात आपापल्या कामामध्ये त्यामुळे कोण कुणाला भेटायला हे नसेल वेळ नसे. सिल्क
हम् सकाळीपासून म्हणजे आपले दिवस दिवस पूर्ण धावपळीमध्येच जातोय. सकाळी उठा घरातली ही कामं असतात ती कामं असतात चालूच असत
अच्छा अच्छा. आणि मग तुमचं जेवण कधी असं दुपारचं वगैरे
दुपारचं तिथे कंपनीमध्ये हा एक ते दीड मध्ये
अच्छा!
जेवणाच्या वेळेत
अच्छा म्हणजे तुम्ही तुम्ही नोकरी वगैरे करत
हो!
तुम्ही नोकरी वगैरे करत अ पप्पाना बोल नोकरी वगैरे करत करताना सगळं काम
हो!
अच्छा म्हणजे नोकरी आणि घर सगळं संभाल
नोकरी आणि हा नोकरी येतो येतोय आवाज येतोय मला तुमचा
हा हा..
घर सांभाळत नोकरी पण करावी लागते ना.
अच्छा! आणि मुलांना पण बघावं लागत बाहेरच आणि बघाव लागतं
बाहेरचे काहीतरी कामं असतात. घरातली असतात त्यांच्या शाळेच रोज काहीतरी असते चालू मग बाहेरचा निघेत दोन्ही व्यवस्थित बघायला लागते मॅनेज करून
अच्छा! ! मग सुट्टीचा दिवस कसा जातो तुमचा? अ हं, हं
सुट्टीच्या दिवस काहीतरी घरातली कामं असतात. किंवा मग निवांत मुलांना घेऊन कुठेतरी फिरायला जायचं जर शक्यतो घरीच आठवड्या भरची काम राहिलेली असतात ना आपली.. दळण करा, बाकीचे का कपडे प्रेसिंग करा हे ते चालू असते सगळं, त्यात सासू सासुबाईंचा दवाखाना असतय या महिन्या एकदा त्यांना घेऊन जाव लागत. त्यांना जरा त्रास आहे ना वयानुसार
अच्छा हा! म्हणजे सुट्टीपण अशी कामातच निघून जाते सगळे..
हो सुट्टी पण कामातच निघ कामातच निघून जाते सगळी.
अच्छा!
कधी अस
मंग अ म आठवड्यातून एक दिवस सुटे असते. माझं पण असंच होत घरातली जी काम राहिलेले असतात. ते करून घ्यायचे असतात. अ कपडे, वगैरे धुवायचे असतात. कारण रोजचे कपडे असतात. ते आपण रेग्युलर घालतो ते तर कपडे धुऊून टाकले जातात. पण अ जे ऑफिस साठी जे युज केलेले असतात म्हणजे वापरलेले असतात. त्यांना मी कसं अ एकदमच धुते अ जस की, ह आठवड्यातून एकदा सुट्टी असेल, त्या दिवशी एकदमच ते पाच सहाठ ड्रेस ऑफिसचे ते धुऊन टाकायचे असं करते. आणि रोजच काय! रोज आपण जे वापरतो घरात आल्यानंतर ते आंघोळ करताना धुतलेले असतात. त्याच्यामध्ये टॉवेल वगैरे येतात, बेडशीट्स, येतात उशी कवर, येतात सगळे कपडे असतात. जेव्हाला हा पडदे तर जे कपडे मला मग ते सुट्टीच्या दिवशी धुवायचे असतात मग ते जादाच होतात कपडे परत मग घराची सफाई आली पण त्या दिवशी कारण रोज आपल्या कामाच्या वेळेमध्ये सगळंच करून जायला जमत नसते ना. पण त्या दिवशी घराची सफा ई करायची, बाथरूम किचन क्लिनिंग म्हणजे स्वच्छता करणे, त्याला साफ करणे त्याच्यामध्ये वेळ जातो
म्हणजे तुमचा सुट्टीचा दिवस पूर्ण स्वच्छता करण्यात आणि घर आवरण्यात
हा म्हणजे दोन वाजेपर्यंत माझं असंच होतं हा मग त्या नंतर मग जेवण वगैरे असं केलं जात कारण रोजच्या ह्याच्यामध्ये कधी कधी ते काम करायला वेळच भेटत नाही ना. मग ते त्यावेळेस ते करायचं नंतर मग संध्याकाळी वेळ मिळाला तर आम्ही फिरायला वगैरे जातो खरेदी वगैरे करायची ची असेल, घरपयोगी वस्तू वगैरे मग ते आणाव्या लागतात तुमचं कसं असतं मग संध्याकाळच टायमिंग?
जे आपलं म्हणजे असं रोजच दिवसाचा दिनक्रम ठरलेला असतो योगा ह
अच्छा.
म्हणजे कधी सुट्टी असेल तरी दिवस पूर्ण कामातच जातोय आणि जर कामावर आपण जातोय त्यावेळी तर का ऑलरेडी पूर्ण घरातलं काम करूनच जावं लागत.
आणि मुलांचं हम्म आमची सुट्टी होते साधारण संध्याकाळी सहा साडेसहा पर्यंत म तिथून घरी यायचं ऑफिसमधून मग म स्वयंपाक वगैरे करावा लागतो बाकीच जे घरात सगळं व्यवस्थितपणा आवराआवरी करावी लागते, सगळं ठेवावं लागतं
आणि मग पुढचं एखादा आपलं आपला एखादा छंद पण जोपासला पाहिजे ना आपण काहीतरी केलं पाहिजे वेळ असला तर मग मला वाचनाची आवड आहे, खर मी वाच त बसते नाहीतर मग कम्प्युटर वर थोडंफार काहीतरी करत बसते एवढा असा टाईम म्हणजे वेळ भेटला तर तो मग कस तोपर्यंत दहा वाजतात आणि मग झोपायची वेळ होते झोपावं लागतं कारण सकाळी पण लवकर उठायचं असतं
दुसऱ्या दिवशी परत सकाळी लवकर उठावं लागतं ना त्यामुळे संध्याकाळी
दहा साडे दहा म्हणजे झाले खूप आपले
हा. ठीक असत असं असं दैनंदिनचा भाग सगळा पूर्णपणे.
म्हणजे सगळं आपलं म्हणजे काम पूर्ण असं बिझी शेड्यूल असल्यासारखं असते प्रत्येक गोष्टी प्रत्येक दिवस
हा, पण हे झालं जरी रोजच ना तरी तुम्ही सुट्टीच्या दिवशी थोडा तरी वेळ आपल्यासाठी काढायचा म्हणजे माझं कसं होत दिवसभरात तर मी सकाळी अ सुट्टीच्या दिवशी तरी रोजच्या टायमिंगला सुटते वेळेवर नुसार मला अस वाटत की आपण लवकर जर नाही उठलो तर आपली काम आणखी जास्त ला ब जाणार त्यापेक्षा लवकर उठून, हा हा ते लवक कर लवकर कराव, पूर्ण करून घेऊन मग आपण बाहेर जायला किंवा दुसंर काहीतरी करायला ते काम होऊन जातो ना.
तसच होतंय. सुट्टीच्या दिवशी एखादा आपला छंद जपावा का नाही. छान वाटलं तुमचं बोलणं मला. जे स्वतः साठी पण आपण वेळ काढला पाहिजे. पूर्ण आपल्या दिवसभराच्या कामात. एक अर्धा तास तरी, हा मला वा वाचनाची आवड आहे. किंवा पेंटिंग म्हणा किंवा दुसरं
म म्युझिक ऐकणे. जसं की संगीत वगैरा. हा कुणाला टी. व्ही बघायची आवड असते. हा.
एक. रोजच्या आपल्या जीवनामध्ये. एक अर्धा तास. आपण वेळ काढायला पाहिजे.
हा जसं आपल्या शरीरासाठी पण काढलं पाहिजे ना?
हो. हा ते काळजी घ्या करते फोन.
हो. हो. का. तुमचं आणि काही वेगळं काय होतंय मग. रोजच्या जेवणामध्ये काहीतरी असं वेगळं असं. काहीतरी करताय तुम्ही?
ह नाही असं वेगळं काही करायला तेवडासा वेळ. वेळच भेटत नाही. ते आहे असं रोजचं रुटींग. कधीतरी वेळ मिळाला तर मग वाच हो. हो चालेल.
हा.